हा ताई काय आवरलं? होय आवरली सकाळची कामे.
हो हो आत्ताच झाली फ्री थोड फ्री झाले. जस्ट आताच कामं झाली सगळे काय म्हणताय बरं आहेत का एकदम मस्त
तेच ना सकाळी सकाळी खूप धावपळ असते मुलां
हा ना खूप खूप खूप गडबड हो सगळी गडबडच असते
बसून चालू होऊन जात कि बारा एक वाजेपर्यंत काही विश्रांतीच नाही
नाही नाही अजिबात नाही आणि मग परत अ मग संध्याकाळची पण तयारी थोडी भाजी घेऊन या हे करा ते करा
हो नाही एखादा दीड तास असतो मध्ये गॅपनंतर काय परत चालू
चालूच
काय म्हणता तुमच्याकडे पाऊस वगैरे झाला की नाही
नाही ना ओ आमच्याकडे पाऊसच नाही अजिबात
हो ना सगळे पावसाचीच वाट बघताय
पाचच मिनटं फक्त अस अस पडला काल काल सकाळी तू पण त्याच्यानंतर परत इतकं गरम व्हायला लागलंय काय विचारू नका
इकडे तर काहीच नाही तिकडे तर ऑलरेडी गरमच होत जास्त दमट हवामानामुळे
हा इथे पण तसंच आहे ना दमट कडक ऊन पडलय पण वातावरण अस की विचारू नका इतकं हा दोन मिनट अस गॅस पुढेच म्हणजे थांबू शकत नाही अशी अवस्था पूर्ण भिजून जाते घामाने स्वंयपाकरेपर्यंत ह इतकी हालत खराब आहे म्हणजे आमच्याकडे येथे तर सकाळ संध्याकाळ आंघोळ करायला लागते आम्हाला इतकं गरम आहे
तिकडे तर जास्तच गरम होतं इकडे इकडे तरी थोडंफार वातावरण म्हणजे हवा वगैरे सुटली की काही नाही तिकडे ऑलरेडी तर
हवेचच तर हा हा बरोबर दमट वाता वर आणि हवा आणि जिपाक आणि ऊन कडक एकदम
ह
मुद्दामून असं अस आता तर म्हणजे आता तर असं वाटतं की मुद्दामून असं उन्हाच्या ह म्हणजे संध्याकाळी मग थोडंसं जावंय जायचं खा म्हणजे असं भाजीला वगैरे काय होतंय एवढे ऊनात तर म्हणजे जाऊचंच नाही वाटत मुद्दाम जावतच नाहीत लोक असं
नाही नाही ऊनच एवढे तेव्हा काय आठ वाजले तरी लगेच लागायला लागतो
हा आठ वाजले की स्टा म्हणजे असं वाटत नाही सकाळचं ऊन अजिबात नाही इतकं कडक आठ वाजतच ऊन असतं हा ऊन आहे असं वाटतं आठ वाजताच काय करणार पण बिचारे लोक आपण असं बोलतो गृहिणी म्हणजे मी तरी गृहिणी आहे पण कामाला जाणारे बिचारे कसे करत असतील आणि ठीक आहे ऑफिस लाईन मध्ये जाणारे असतील ती ट्रेनने वगैरे इतक्या गर्दीत आमच्याकडे म म्हणजे खूपच गर्दी असते मुंबई शहरामध्ये ट्रेनने जाणारे वगैरे कशा एवढ्या गर्दीत गर्मीचे जातात बिचारे काय माहिती
ते पण आणि ज्यांचं फिरतं काम असतं मार्केटिंगच
हो त्यांनाही अवघडच आहे खूप अवघड ड्या आणि आपण तर ते असं बोलतो मार्केटिंगचे पण मी तर असा विचार करत की जी हातगाडी वगैरे ओढतात ना बिचारे म्हणजे ते माल हिकडून तिकडे घेऊन जायचा
ते बिचारे कसे करत असतील त्यांच तर मला हॅडसॉफच आहे आशा उन्हामध्ये बिचारे काय त्यांची तर अंग मेहनत असते कसे बिचारे करत असतील एवढ्या होणार काय माहिती
तेच ना ते क म्हणणारे म्हणता पण तुम्हाला सवयने उणायची म्हणून तुम्हाला जास्त वाट
हो मला सवय ख ह बरोबर बरोबर आपल्याला असं वाटतं पण त्यांना नेहमीची सवय असते पण तरी सुद्धा पण इतक्या कडक उन्हात इतकी गरम आहे ह्या वर्ष ना काय तरीच हा खूपच उष्णते त्यामुळे असं वाटत
तुमचं काय वाळवणं वगैरे झालं का सगळं
हा म्हणजे इथे शहराच्या ठिकाणी काय होत नाही
हा हा हा
त्या त्याच्यासाठी गावी जायचं थोड दिवस गावी मग जाऊन म आपले वाळवण स करून यायची मसाला वाळवण उन्हाळी सगळी
हा आमचं पण सर्व आवरलं कारण की मग गच्या वर्षी पण लवकर पाऊस चालू झालेलाग
हा खूप लवकर चालू झाला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्येच चालू झाला होता पाऊस
हम्म
आणि ह आता जून ची येत एकवीस एकवीस बावीस तारीखली तरी पावसाचा पत्ता नाहीये ह शेतकरी हवालदल झाला बिचारा आपल्यापेक्षा म्हणजे शेतकरी आणि शहरात सुद्धा मग पाणी पुरवठा कमी होईल म्हणजे धरणं वगैरे सगळी आटली तर पाणी पिण्याचे किंवा वापरायचे पण शहराच्या ठिकाणी असे वांदे होतात मग
आमच्या इकडे तर आत्ताच दहा पंधरा दिवस पूर्वी आठ दिवस पाणी आलंच नव्हतं
ह कसं केलं असेल अठधण पाणी किती गरजेची गोष्ट आहे
नाही ना टँकरचं पाणी मागवून पण उपयोग होत नाही पुरत नाही एवढं
बरोबर बरोबर
आणि जपण जपून वापरण तर किती वापरणं गरजेच्या गोष्टींना आता लागतच
हो जपून वापरतोच आता आम्ही पण काटकसरीने वापरतोच पाणी पण आम्हाला येतय तरी थोडं तरी असं म्हण रोजच्या रोज थोड पण येतय म्हणज तेच ना म्हणजे थँकू बोलायला पाहिजे अ म्हणजे प्रशासनाला पण आणि जी लोक आपल्याला तेवढ इथपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवतायत पाणी त्यांना नाही का थोडं थोडं पण आपल्या आपल्यापर्यंत आम्हाला मिळतय पाणी
थोडा म्हणजे पावसा चालू होण्याच्या आधी पाईप लाईनचे इतके काम करतात ना म्हणजे त्यांच्यामध्ये गाळ वगैरे अड ले असतो त्यामुळे इतके काम चालू साफसफाईचे त्यामुळे तर हा त्यामुळे पण परत पाणी पुरवठा बंद ठेवता मग खूप हलवून जात
बरोबर आमच्याकडे पण तसं होतं मग आम्हाला अगोदर सूचना दिल्या जातात कि बाबा असं असं काम होणार आहे चालू तर होऊ द्या एक दोन दिवस पाणी येणार नाहीये किंवा एक दिवस पाणी येणार नाहीये चोवीस तास पाणी येणार नाहीये तर पाणीचा पण वापरा किंवा सा साठवून ठेवा असं सांगतात आम्हाला अगोदर पण अगोदर सूचना दिल्या जातात
नाही इकडे पण दिले जात पण मग कसं एक दोन दिवसाच असलं तर ठीक आहे पण मग जास्त दिवस असला की परत मग हेच होवून जातं अडचणच होऊन जाते
हा बरोबर
हम्म आज काही स्कूलला गेले असतील सगळे शाळेत गेले असतील मुलं
नाही माझी मुलं मोठी झाली ऑफिसला गेली ऑफिसला गेलाय
अरे लग्न वगैरे पण झालेय का
हो नाही लग्न नाही झालेलं आता त्या सिच्युएशनला आहे पण आ काम म्हणजे ऑफिसला जातच त्यामुळे मला तेच होतं की म्हणजे शाळा चालू झाल्या वगैरे लक्षात येत नाहीत ना आ त्या गोष्टी आता जरा ह आम संपलं संपलंय ना त्याच्यामुळे लक्ष देत नाही
त्याचा स्ट्रेस कमी ताण तणाव कमी झाला नाही तर मुलांनाच क्ला क्लासला सोडा घ घ्यायला जा नाही असं नाही असं नाही हो म्हणजे असं क्लासला क्लासला सोडवायला जा घ्यायला जा शाळेचे हे प्रकल्प आहे हे आणा ते आणा अभ्यास घ्या
पर भरपूर भरपूर होत आम्हाला
ह
तोते छान आता असं वाटतं की एन्जॉय करत होत आता काहीच नाही असं
ते पण आहे
हा असं होऊन जातं तररा म्हणजे मग ती ती पण आपण स्पेस एन्जॉय करतो ना असं गॅदरिंग विशेषत गॅदरिंग
गॅदरिंग वगैरे आता तर खूप निघालेत वेगवेगळे आपल्या काळात एवढं नव्हतं आपण ज शिकायचं ते आपण जेव्हा शाळेत होत तेवढ आत्ता प्रकल् आहे खूप
हा तर त्याच्यावरती सगळं शिक्षण आहे मुलांचं तर तेच खूप आहे आणि मुलांपेक्षा पालखांनाच जास्त ते करावं लागत गोष्टी असं होतय ते
त्याला जास्त हाऊन जातो असं होतो
बरोबर
अ हा
हा प्रकल्प करून घ्याव लागतं हा ना पण ते आपल्याला नव्हतं तर आपण पण शिकतोयच ना एक प्रकारे किंवा मग आताच्या मुलं म्हणजे श
पण कस म्हणजे वेळ अस ना पालकांना पण वेळ असलं तर मग त्यामध्ये वेळ द्यायला काही नाही वाटत पण म दोघ ण जर सपोज नोकरी करत अस तर त्यांना जास्तच अवघड होऊन जात
वघड होऊन जात खूप अवघड होऊन जात कधी वेळ द्यायला मिळत नाही ना मुला आणि मग प्रकल्प वगैरे करायला तर मग कधी करणार असं घरी येऊन म्हणजे स्वयंपाक करणार गृहिणी कि काय हे मुलांचा अभ्यास घेणार की काय
वेळेचं नियोजन कसं करणार असं होऊन जात आणि जागरण पण करून करून किती
किती करणार कारण सकाळी परत उठून हेच मेन म्हणजे ना आता क्लासमध्ये ह्या गोष्टी घेतल्या पाहिजेत म्हणजे मला असं वाटत कि क्लास आहे ना म्हणजे माझं प पर्सनल मत हाय हे, की मुलांना आ पण घरचा अभ्यास जस घेतो ना तस क्लासमध्ये घेतलं पाहिजे. कि बाबा तुम्हाला असं पण ते त्यांचच - - त्यांचाच वेगळा अभ्यासी असतो मुलांना शिकवतात तो वेगळा - -
वेगा आणि घरी येऊन परत करायचं.
हा आणि म क्लासचा पण अभ्यास वेगळा. शाळेचा - - अभ्यास वेगळा हे प्रोजेक्ट वेगळ पालकांनाही तान, विद्यार्थ्यांनाही ताण.
त्याच्यात वेगा अजून काही तासिका आपण लावलेल्या असल्या छंद जोपासण्यासाठी तर ते वेगळं
बरोबर.
मुलांचीच तमच्याक ख होऊन जाते.
बरबर. चालेल ताई. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.
हो. अजून दहा मिनिट नाही झाली ताई. नाही, नाही, नाही. अजुन एक मिनिट बाकी हाय.
अरे बापरे! अजून एक मिनिट बाकी हाय. हं. तुम्ही कस
ते कारण की कि ते मग नंतर ते होत नाही ना पूर्ण.
हा. हा. बरोबर, बरोबर. अच्छा, अच्छा. स्वयंपाक झाला. जेवायच बाकी.
तिकडे तर नाश्ता वगैरे असं पद्धत असेल ना?
हो, हो, हो. मग तुमच्याकडे नाश्ता नसतो का तुम्ही डायरेक्ट जेवता?
कडे सकाळी लवकर जातात ना सगळी बाहेर आठ साडेआठ - - लाचं जेवण असतं माणसांचं. आम्ही जेवतो अकरा बारा वाजे ना त्यांचं असं आठ वाजेला जेवण केलं की मग गेले की मग टेन्शन नाही राहत उलट आप आपल्याला पण ते नाष्टा अन ते म्हटलं कि असं वाट - - की दिवसभर नुस्त किचन मध्येच.
पण बनवाय लागते. टिफिन पण बनवाय लागते असं असते. नाश्ता करून जाणार टिफीन घेऊन जाणार.
शहरामध्ये शक्यतो तसच असत. गावाकडे कसं डायरेक्ट जेवणच करता. गावाकडच्या लोकांना चहा जास्त लागतो.
नाही ते कोण च पिणार नाही इथे असं नाश्ता - - करणार आणि अ टिफिन घेऊन जाणार. संध्याकाळी आलं तर थोडस काय लाईटली काहीतरी नाश्ता वगैरे केला कि थोडं जेवलं की झोपलं - - अस आणि तही संध्याकाळी अगदी उशीरा आले तर हा असं काय होत नाही नाश्ता वगैरे डायरेक्ट जेवणच.
ओके ओके. चालेल. करेल मी तुम्हाला नंतर परत फोन हं धन्यवाद.
थँक्यू, थँक्यू.